हॅलो बोल.
येतोय का आवाज.
हा.
ते सध्या आंब्याचा सीजन आहे आपण. आंब्याचा.
हा हा बोलायच आज.
हा तेे तर आलंच.
हो हो.
बाहेर बोलूया का.
हो हो चालेल.
हा हा. तुम्हाला आवडत असेल ना आंबा.
हो खूप आवडतात.
हा हा. तस, तर आंबा हा असं कोणाला आवडत नाही. असं म्हणजे चुक कूण पण सापडणार नाही कोणी.
हां हां.
हा, तर सध्या. आंबे वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. बाजारामध्ये
हा सरकारी आहेत आता निघाले.
हा तुम्हाला कोणत्या, प्रकारचा जास्त आवडतो आंबा.
जो गावठी असतो, ना रानातला तो.
हा हा. म्हणजे त्याला, म्हणजे अस गावरान गावरान आंबा असं म्हणतात म्हणजे गावठी नाही. म्हणत त्याला तर असं गावरान म्हणतात. हम्म तस तर आंबे हे, सगळ्याच प्रकारचे. खूप छान असतात चवीला. त्याच्या वे कारण आंब्या आंबा हा आपल्या फळांचा राजाच आहे.
हा.
हम्म. तसं तर सगळ्यात प्रसिद्ध केशर. पूस परत कोकणातले वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत.
देवगड हापूस आहे अजून.
हा.
तुम्हाला कोण कोणत्या आंब्याच्या जातीबद्दल म्हणजे प्रकाराबद्दल माहिती. ते आहे काही सांगाल का थोडंस
हा मला हापूस माहित आहे केशर माहित आहे परत तो शेपा आंबा असतो तो माहित आहे परत गोटी आंबा असतो
हा म्हणजे तो गावरान आंब्यामध्ये येतो का हा म्हणजे गावरान आंब्याचे प्रकार सांगा म्हजे तुम्हाला म्हणजे माहित आहे ते
तसं जास्त आंब्याचे प्रकार नाही माहिती
हा हा हा
हा कारण आता गावराण आंबे पण राहिलेले नाहीये इथ पण गावाकडं पण ते असर करीता
ह होय् सरकारी आणि आजकाल जरा जास्त सरकारी वगैरेच लावतात आंबे गावरान आंब्यापेक्षा
हा कारण
कारण हम्म हम्म
ते खायला जरा चांगले लागतात
हा हा आणि कस गावरान आंबे लावणार नंतर त्याला थोडं फळ उशिरा येणार हम त्याच्यामुळं सगळ्यांचा कल असा आहे की अ सरकारी म्हणजे कलम केलेले सरकारी म्हणजे त्याला कलम केलेले म्हणतात तर ते कलम केलेले आंबे लावण्याकडे जास्त कल आहे लोकांचा
कारण लगेच तिसऱ्या चौथ्या वर्षापासून तसं तर दुसऱ्या वर्षापासूनच
त्याला फळ यायला चालू होतं
हा
ह त्याच्यामुळं आणि आज काल तर शासनाकडून हम् त्याला अनुदान वगैरे मिळताय वेगवेगळ्या सरकारी योजना चालू आहेत
काही योजनांमधूनच अं अ भेटलेले आहेत सरकारी आंबे फळबाग आंबा हा ते लॅब टेस्टेड असतात ना
हा हा हा
लॅबमध्ये तयार केलेले असतात
हा हा म तस मग लोणच्याचे विविध उपयोग सॉरी सॉरी आंब्याचे वेगवेगळे
उपयोग आहेत हा काय करतोय ऋषी
बरेच जण आंबे वेगवेगळ्या प्रकारे साठवतात वर्षभर
हा काही लोणच्यामध्ये करतात काही आंब्याच्या रसाची पावडर पण करतात आता ता आता त्याचं काय माहिती आहे का तुम्हाले कशी पावडर बनवतात त्याच एवढं नाही माहिती फक्त ऐकलं होतं की अ जास्त स्त सारखं कोणा कोणाला आंब्याचा रस आवडतो ना मग त्यांच्या साठी ती ते बनवून ठेवतात आंब्याची पावडर हो पण ते कशी बनवतात ते माहिती आहे का काही नाही -नाही ती कशी बनवतात, ती नाही माहिती.
हा. मी म्हणजे ऐकलं होत की असं
हा, मी पण ऐकलच होत, अ त्याच माहित वगैरे काय नाही.
असं आंबे धुवून घेतात असं, ज्याच्यामध्ये जास्त गर आपण म्हणतो ना गर असल म्हणजे जास्त, तर ते साली वगैरे त्याच्या.
ून घ्याच्या हा.
तो गर काढून घ्यायचा. मग मिक्सरमध्ये तो एकदा फेटून घ्यायचा.
हां.
आणि जेवढा आंब्याचा रस आहे,
हां.
त्याच्यावर दीडपट साखर टाकायची.
हां.
समजा, आता दोन वाटी रस आहे.
हा. त्याच्या दीडपट त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि त चांगली हलवून घ्याय का?
आणि ते का मोठ्या ताटाला वगैरे असं तूप लावून त्याच्यामध्ये ते ओतून उन्हात वाळवायचा. असं पातळ पसरवून.
हा तुम्ही कर केलं होतं काय हे कधी?
अ म्हणजे ट्राय तर नाही, केलं खूपदा वाटलं करावं पण
हा.
हा फक्त असं बघितलं होतं मी दुसऱ्याच.
हा हा.
आणि तो वाळला का रस, मग असा थोडासा की मग ते असं बारीक करून थोडं मिक्सरमध्ये त्याची पूड करून बर्नीमध्ये असा एअर टाईट डब्यामध्ये भरून ठेवायची.
हा.
हम्म कारण जेव्हा पाहिजे टेस्ट तेव्हा ते मिक्स करून खाता येत. तसं तर लोणची वगैरे त्याचं बऱ्याच ह्याच्या वेगवेगळ्या प्रकारे साठवतात.
हाल. तुम्ही लोणच तुम्ही बनवतात का?
अ नाही, तस तर माझी मम्मी मला बनवून देते.
हा.
हम्म तशी मी तिला हेल्प करते.
हा.
कसं बनवतात ते माहितीय मला.
अच्छा! म्हणजे तुम्ही कधी स्वतः बनवलेला नाहीये.
हा तस बनवलेलं आहे, मी पण स्वतः. तुम्ही बघितलेय का कधी? लोणच वगैरे करताना.
नाही. लोणच वगैरे करताना नाही बघितल. बघितलं. कारण आमच्या इथं आमची आजीच आम्हाला करून देते.
हो का.
हा.
हम् बर.
मग कधी आजी करून देते म्हणून मग कधी आम्हाला बघायला भेटलच नाही ना.
हा हा हा. अजून काय बनवते मग आजी तुमच्या आंब्यापासून.
आमची आजी का. अस तर लोणचंच बनवते कैऱ्यापासून आणि जर आम्ही कधी गावाकडे वगैरे गेलो तर आम्ही गेल्यावर पुरण घालती परत रस असतो. तो आंब्याचा.
ह हा तुम्हाला एक आवडतो का मग रस खायला.
हो.
हा हा अजून काय बनवते मग. ग आंब्या पाासून का रसपोळीच बनवती.
अ रस पोळीच बनवती आणि आस म मध्ये मध्ये खायला पण रस असतो.
हा हा. ते धिरड वगैरे बनवतात ना बऱ्याच. ठिकाणी धिरड आणि रस वगैरे खातात. हा तुम्हाला आवडतं का ते धिरड वगैरे खायला.
हो.
हा कसं बनवतात ते धिरड माहितीय का. आंब्याच्या रसासोबत खायला.
हो धीरड खूप वेळा बनवलेला आहे मी.
हो का.
हा त्याच्यामध्ये. थो थोडं गव्हाचं ज्वारीचं पीठ असतं ते मिक्स करून त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकून त्याला आपण डोस काय येत डोसा जसा बनवतो ना तस बनवायचं.
अ तस तर आंबा म्हणजे आहे. कैरीच्या स्वरूपात असल्यापासूनच ते खायला सुरुवात करतात.
हम्म कारण आंब्याचा काही असा उपयोग नाही असं नाहीच.
हा हा.
ते आंबट तुरट खूप छान मज्जा येते कैऱ्या खायला.
हा गोड उसद.
हा गोड पण असतात. हम्म तुम्ही आंब्याचे झाड ते बघितले असतील ना. होय काे बाग बघितले का असं झाड वगैरे
बाग पण बघितलीय झाड पण बघितलीत.
होय.
हा.
पण आता पहिल्यासारखे आंब्याचे झाड जुन्या काळी कसं खूप मोठ. मोठे मोठे झाड असायचे ना वर्षानुवर्षे राहायचे.
ते
तस आता हे. अ कलमी वगैरे अस असतं ना कलम केलेलं. त्याच्यामुळे जर असे पहिल्या े मोठे आंब्याचे झाड नाही आता बघायला मिळत वगैरे हा ओके. ठेऊ.
हां हां थांबूयात आता आपण